हा वाजे तेज. जरा मोठ्यानं बोल फक्त आवा जरा बारीक येतोय तुझा.
हॅलो!
हो!
हा बोलकी काय म्हणत्या.
काय नाही म्हनंलं बघूया काय चालंय, मला तर काय करमत नाही बघू निवांत बसलोय सुट्ट्या आता संपत आल्या सोड सगळीजण आपापल्या गावी आपापल्या म्हणजे सुट्टीला आलेले जे पाहुणे होते ते गेले ग, सगळे मग एका असं एकांत वाट म्हणजे एकांत मन बरोबर आहे ती. पण नेस एकट, एकटं वाटतय ग.
का ग होय तू जॉब ला असते अस. नाही बाहेर राहत्यास तू बरोबर आहे, आमचं बर असत्यय इथल्या इथ सगळ निवांत, लई हाऊस तुला जॉब करायची लाब.
हो पण अगं बरोबर आहे सोड पण सगळ्यां म्हणजे आता आम्ही गावी आलेली ना. त्या आमता सुट्ट्या होत्या म्हणून. मग आमच्या घरी कस सगळे अ सुट्टीला आलेले, मामांची मुलं मावशीची, आत्याची, सगळे, सगळी सुट्टीला आलेली. मग आता सगळे गेले का? त्यांचे मुल्या, मूल, मुली काका, काकू, आजी, आजोबा सगळे आलेले आणि आता सगळे गेले आता मला पण जाव लागेल सोड उद्या ह्याला पण मला लय खूप कस्तर वाटत असं वाटत हे सगळे एकत्र राहिले असते तर किती छान झालं अस किती बरं वाटलं असत.
म्हणाय लागलं असताना एकत्र कुंटुब पद्धतीत. पूर्वीच्या काळी बघितलस काय. पहिला मातीच्या घरात किती, किती, लोक एकत्र राहत. ती आणि चुलीवर स्वयपाक करून खात. ते दिवस आठव म्हणजे आता आपल्याला काय ते म्हणजे अनुभवायाला तर मिळणार नाही थोडय परत पण आता आपण, कुठल्या तरी कार्यक्रम मधे किंवा टीव्ही वर वगैरे बघायला बोलुना. तर असं वाटत कि ते दिवस. परत यावे म्हणजे बघ ना आजी, आजीच प्रेम, म्हणजे मला काय आजी नाही, आहे सोड आता. पण आजी ज्या झोपताना ज्या आपल्याला, आजी आपल्याला गोष्टी वगैरे सांगत होत्या. आपले आजोबा म्हणजे. चोरून आपल्याला दहा रुपये का होईना, जाताना आपण कुठ तरी शाळेला चलो की ऐ ऐ खाऊ खा म्हणून देणारे आजोबा. काका म्हणजे कु जरी आपण काही जरी म्हजे चुकलो आणि आप आपल्याला जर आपले पप्पा वगैरे, मारत असले तर आडवे येणारे का
काका आणि तेवढंच माया, प्रेम करणारे पण का फिरायला नेणार. मेन इकडे चला, तिकडे चला.
कुठे जरी आपण चुकलो तर चुकीत व्यवस्थितपणे साथ देणारी आपली काकी आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन का काकी का काका वगैरे सगळे म्हणजे किती ती आई वडील भाऊ-बहीण भाऊ बहिणीचं भांडण तर हे प्रत्येक कुटुंबात होत असतयच सोड पण त्यांचं भांडणाच्या पाठीमागच जे लपलेलं प्रेम म्हणजे ही एकत्र कुटुंब पद्धती आता ह्या एकविसाव्या शतकात खूप प्रमाणात नष्ट होत चालल्या ग बघायला लागल्यास तु म्हणजे विभक्त कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो म्हणजे आई बाबा आणि एक भाऊ बहिण असंच राहतात
हम तो हमारे दो एक ठीक आहे ग पणजे एकत्र कुटुंब पद्धती होती ना म्हणजे काका काकू म्हण किंवा सगळे सगळे आजी आजोबा मेन म्हणजे आजी आजोबा फार महत्वाचं आहे ते म्हणतात की अनुभवात शिकायला मिळते ते आपल्या आजी आजोबा न क कडूनच
होय अग बघ ना ब आता बघ विभक्त कुटुंबात कधी फायद पण आहेत. काय अन तोटं पण आहेत. आता फायदा म्हणायला गेली तर कणी कशाचं टेन्शन नाही काय नाही काळजी नाही यायचं आपलं आपलं आणि आता एकत्र कुटुंबात पद्धतीत कस असते सगळ्यांचं जेवण बनवा सगळ्यांचं ते काम जे काय काय हाय भांडी धुन हे ते करत बसा पण म्हणजे विभक्त कुटुंबात तसं नसतंय ग पण तोटं बघ ना आजी प्रेम मिळत नाही आजोबांच प्रेम मिळत नाही. काका काकींचा जीव्हाळा नाही. भाऊ बहीण नाहीत.
हा आणि माणसं म्हजे आ तुला खरं सांगु काय डिजिटल युग आलंय कणी त्यामुळे जरी माणूस समोर बसला तरी त्याला काय फरक पडत नाही तो किती दिवसातन आलाय किंवा काय आधीच्या काळात या या पाणी घ्या बसा म्हणजे कोण आलं तरी सहज एक म्हणजे अचानक जरी कोणी चार पाच पाहुणे आले तरी जेवून जातील इतकं अन्न त्या म्हणजे आधीचे स्त्रिया करून ठेवायच्या पण आता तस नाही आल की मोबाईल मध्येच असतात सगळे आपल्या हा ते इन्स्टंट वाल ते ऑरेंज ज्यूस म्हण मँगो ज्यूस भेटते ते ओतायच हा द्यायच झाल. काय आपुलकी आहे यात.
हम्म तेच ना आता पहिला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बघ लिंबू सरबत लिंबू सरबत म्हणजे प्रत्येकाच्या दारात हे लिंबूचं झाड असत होत आणि गरम गरम गार पाणी गरम सॉरी गार पाणी गार पाणी शीत कपाट मधल म्हणजे फ्रीज मधल नाही अग डेर्या ल मट
हो आणि अग सगळ्यात महत्वाच बर झाल तू हे बोललीस डेऱ्यातलं खरंच पाणी लई म्हणजे अस थंड आणि एक नॅचर नैसर्गिक असते काय ग पाणी असं आणि तेच तू फ्रीजमधलं घ की फ्रीजमधल्या पाण्यात आणि डेऱ्यातल्या पाण्यात खूप फरक आहे. ती चवच नसते फ्रीज मधल्या पाण्याला फक्त इलेक्ट्रिक नुसतंच गार झालेलं एकदम गार एकदम चिल असला असते. आणि डेऱ्यातलं पाणी चविष्ट पण असते थंड पण असते. त्याला एक चव वेगळीच असते माठातल्या पाण्याला बरोबर आहे ना.
होय आता बघ तू म्हणाला लागलास की नाही आता ते शीत कपाट म्हणजे फ्रीज फ्रीज मुळ किती घातक परिणाम होत तू ऐकले असते ते प्रत्येक कुटुंबाच्या म्हणजे घरात असत ते प्रत्येक घरात असतय आपल्या समाजामध्ये तर किती प्रमाण वाढलं त्याच शीत कपाटामुळे ओझन नावाचं थर आपल्या अ अ सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये असतोय आणि ओझोन नावाचा थर आहे ना ते सूर्यापासूनची जी किरण येत असतात कि नाही ते आडवतात. डायरेक्ट येऊ नयेत म्हणून आपल्यापशी आणि त्या शीत कप त्यामुळे तो ओझनचा थर आहे कणी त्याला की नाही अस बोगद पडायला लागल्यात म्हणजे शितकपटामुळे की हि वाईट परिणाम व्हायला लागलाय बघ मग ते असं खड्डं पडल्यामुळे ओजन थराला ते डायरेक्ट सूर्याची किरण आपल्या पृथ्वीवर येतात आणि त्यामुळ कि नाही त्वचा रोग खूप प्रमाणात वाढलाय अग हे प्रमाण कमी ते प्रमाण करण्यासाठी आपण शीत कपाटाचा वापर कमी करून जे डेऱ्यातलं पाणी आहे ते प्यावं पूर्वीच्या काळात ते काय उग म्हणजे पूर्वीच्या काळात जी भांडी होती म्हणजे डेरा म्हणायला गेली हे ते पूल हे सगळं जे होत ते सगळं नैसर्गिक होत ग आता बघ गॅस गॅसमुळे तर किती अपघात होतात धडका होणे हे होणे आणि ते धडका झाल्यावर एका कुटुंबाला घेऊन जात नाही ग पूर्ण ते तिथल्या जे म्हणजे पंधरा सहा पंधरा सोळा कुटुंब असते त्यांना एकदमच घेऊन जात
होय होय बरोबर आहे तुझ मुद्द पटतायेत मला.
बघ ना मग पहिला तर चूल आता चुलीवरच आता बघता तु येता जाता रस्त्याकडे येताना बघत असशील तीथ काय लिहिलेलं असतं चुलीवरचे जेवण मिळेल. अरे का तुम्ही आता गॅस काढलाय ना.
हा म्हणजे ज्यावेेळेस गॅस होत त्या ज्यावेळेस चूल होती त्यावेळेस गॅस पाहिजे होता. आणि आता गॅस आलाय तर चुलीवरचं जेवण पाहिजे का बरं
आणि लोक पण ते चुलीवरच जेवण मिळेल तिथं जातात म्हणजे बघ ना जे पूर्वी होत तिथंच लोक परत परत चालले आहेत म्हणजे फॅशन जी काय आहे ती फॅशन फक्त पौराणीिक काळातून ते काढतात आणि आता हे मॉडर्न फॅशन आहे म्हणजे चुलीवरचे जेवण आता हे आता त्यांना मॉडरन वाटा लागलय.
होय होय होय.
नाही अगं जे जुनं होतच नाही ते सोनं कराय लागला म्हणजे जुनं ते सोन ऐकली पाहिज म्हणजे लगना किती होत ते आता विषय म्हणजे कुटुंबाकडून तिथपर्यंत म्हणजे कुटुंात हे आता कुटुंबाच म्हणायला गे तर विभक्त कुटुंबाच तर मी तुला सांगितल फायद तोट एकत्र कुटुंबा फाय पण नाही आणि तोटं पण आहे आता फायद काय आजी आजोबणच प्रेम तर ते मिळत येते तर साजिकच आहे आता सगळ्यात ह
हम्म
फायदा ते म्हणाला गेला ना की जर एखादी व्यक्ती आधी पडली आता ए तु पब् नसेल तर त्या कुटुंबातील घरती उपचारून त्या व्यक्ती करू शकतात आणि तिला कुटुंबाचा म्हणजे जी काही मदत असते ती मिळाल्यावरती थशी म्हणजे मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या सुधरू शकत म्हणजे आता बस एखाद्या एखादी मुलगी जॉब साठी कुठ तरी बाहेर राहते आता तूच राहते बस आणि जर तिथून तिथ ती आजारी पडली आजारी पडलं तिला ती गोळ्या औषध किंवा म्हणजे मानसिक म्हणजे कोणी सारणार आहे का नाही ना महचपेता बघ ना आता तीच जर मुलगी तर घरात एकत्र कुटुंबामध्ये राहत असते आ जर तिला आजारी पडली तर तिझ आजी आजोबा आई वडील जे असतात ते साथ देणारे असतात ना म त्यामुळे कि थोडं का होना ठीक होऊ शकते ना म्हणजे बघ कात कुटुंब पद्धत असल्याचे खूप फायदे देखील आहेत आणि तोटे पण आहेत तर माझ अस मत आहे की तुम्ही जे म्हणजे तुम्हाला जे सोयी सोयी तु निवडू शकता पण भनुष्याचा पण विचार करा भूताळमध्येध्येे काय होते त्याचा पण विचार करा असं मला वाटतं तुझ काय मत तर कुटंबाबद्दल
बरोबर आहे कि तुझ मुद्दे मला पटतायेत ह्याचा तू मला बरोबर व्यवस्थित फायदे पण सांगितलीस तोटे पण सांगितलीस आणि आता ते बघायला गेलं ना फाय म्हणजे प्रेम मिळते वाचलले ते पण एक ठीक आहे सोड पण फादच म्हणजे एक बिजनेसच्या याच्या दृष्टकोनातन विचार केला का नाही तुला सांगू की आता जे माणूस प्रत्येक गोष्ट विकत आणतोय ना म्हणजे एकाच व्यक्तीवर ताण पडतोय ना आपला घर चालवण्याचा तर ज्या वेळेस एकत्र कुटुंब पद्धती असते त्यावेळेस कसं तोताना सगळ्यांच्याकड म्हणजे असं वाटला जाते सामान म्हणजे जितके ले तितक थोडे थोडे थोडे जरी ण म तिथर म्हणजे करतात मॅनेज असं मला वाटत की जो काही आपण आता ताने घेतोय हा की बाबा मला हे इतकं बगवायचंय हे इतकं बगवायचंय त्यावेेळेस कसं जर एक सगळ्यांचाच हात छोट छोट गोष्ट म्हणजे छोटी छोटी अमाऊंट जरी स मिळून दिली तर खूप मोठी होत्या बरोबर आहे
बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे मी जसं की तुला अनेकदा बोलली होती की एकानें शंभर पाऊलं चालण्यापेक्षा
हा हा शंभर मिळून जरी एक दहा पावलं जरी चाललीत तरी खूप बेस्ट हे उदाहरण खरच खूप छान आहे मला तुझ हे उदाहरण फार आवडलं.
हा म्हणजे बघ ना येणारा दिवस फुत आपलाच असेल ह्या विश्वासान म्हणजे ह्या विचारांना जर आपण जगलो म्हणजे येणारा दिवस आपला आहे आपण आनंदित राहूया एकत्र कुटुंब पद्धती हे ते सगळा विचार करून जर आपण व्यवस्थित जीवन जगत गेलो तर म्हणजे व्यवस्थित होऊ शकते ग सगळ आता कुटुंब पद्धती तर काय ब प्रत्येकाच्या सोयीनुसार ते वेगवेगळं ते असणं साहजिकच आहे पण फक्त जसं की तू म्हटली की अ प्रत्येकानना मदत केली पाहिजे कुटुंबात राहणाऱ्या सदस्यांनी हे ते सॅलरीच हे ते सगळं मला पटलं तर अशा प्रकारे म्हणजे कुटुंब पद्धती आहेत म्हणजे पूर्ण हच्यामध्ये
होय होय बरोबर आहे आणि आता तसं बघायला गेलं की तर एकत्र कुटुंब पद्धतीचा फार लोप झालेला म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती चा फार मोठा वाटा होता पहिल्यापासूनच तर तू आता लोप होत चालल म्हणजे हा बरोबर आहे तुझं म्हणजे लोप होत चालेल आहे म्हणजे डिजिटल युगामुळे म्हणजे किंवा नोकऱ्या मुळे शहरमुळे मुळे काही लोकांनी स्थलांतर केलं हो त्याच्यामुळ चालेल आपण बोलूया परत हा
हो हो चालेल चालेल
चल बाय.
बाय बाय बाय.